हो.
हम्म काय म्हणाल तीच मगाशी.
ते काय दिवसभर आज कामच लावल्या म्हंटलं मला.
काय काम केलीस बाई?
अगे याचा स्पीकरवर टाकायला येत नाही.
नाहीय
नाही बघ की.
हेडफोन नाही?
हेडफोन न गं हे झालेय लाईट एक गेलीया.
होय?
बोल.
काय करायलेय मम्मी काय म्हणाल ती?
कामा पूरत मंगलताई म्हणालती मी करतो जा, मी करतो जा म्हणून बाह जेवण ग.
हा.
दिदी बरोबर बोलायचं ओ तिला.
काम असली की तेवढं मंगायते हवे का की तुम्हाला
काकीला ऐकू जात नाही माझ्या कानाला फोन आहे.
कानाला हाय होय तुझ्या?
हम्म आता कसे काय लाईड गेली इकड हाय की.
काय माहिती बाई.
काय नाही तेच का करते ती कधी पाहिजे तेव्हा घालवत्यात कधी पाहिजे तवा चालू करत्यात.
अगे ते तू सोन्याच कानातलं घेतलंस माहितय मम्मी बघ त्यांच्या मम्मीने तिला सोन्याच कानातलं घेतली माझ्या काय नाही तिथं चांदीच पण आहेत होय ग?
हा मिळणार की ग.
खरं खड्यात खडा पाहिजेय फक्त असं डिझाईनच नको आहे.
हा मिळतील की ग विचारायला पाहिजे जाऊन. जडी ज्वेलर्स ग.
नव कुठं हाय म्हणजे जाया यायला विचारालोय मी.
अशोकनगरमध्ये अं जायचं म्हणजे कसं अ चन्नमा सर्कल आहे की.
हम्.
तिथून वरती आपण येतोय की मी जाते बग घरला. यायला रोड आहे पण त्या रोड वरच आहे.
होय?
रोड साईड लाच आहे लगेच.
हम्म मी तुला नंतरनं फोटो पाठवतो.
हां.
तसलं पाहिजे होतंय गं. मग बघूयात त जमलं तर इथं पण एकटा हाय सोनार आमचा रेग्युलरचा.
हा.
खरं त्यो नऊशेन सांगालाय.
हा महाग झाली आहेत चांदी पण आता.
आणि त्याच्यावर काय प्लॅटिनमचं अ ग्लेड आहे म्हणाय लागलाय, मग मी म्हंटलो नुसता प्लॅटिनमच अ हे च आपलं चांदीच पाहिजेय म्हंटलो हम् आणि तर म्हणतोय नाही ते प्लॅटीनम वर च जातय की सोन्यापेक्षा महाग असते बाई प्लॅटिनम.
काय तर डुप्लिकेट असल.
नाही डुप्लिकेट नाही तिच्याकडे चांगला असते ते. कायमचाच आहे आमचा ग त्यो. आणि मग मला ते म्हटलो आम्हाला ग्लेड वाला नको आहेय नुसता चांदीच पाहिजे.
हा प्युअर.
हम्म मग अ त्याच प्राईज वजन करून सांगतो म्हटलंय काय?
हा.
आणि अजून आठ दिवस झालं घेऊनच चाललाय बघ ते. देऊन गेलेला बघायसाठी आणि आमच्याच घरात आहे ते अजून.
मग ठेऊन गेल्यात?
होय गावातला गल्लीला दोन घरं सोडून हाय फक्त दुकान तेवढं निपाणीत आहे त्याचं.
हा हा.
स्वामीच स्नेहलन पप्पानी बघाय नाईत काय ग?
तुला देेणार आहेस?
मलाच की रेग्युलर वापरायला ग.
हा. हा.
ते पाठीमागं हे नसतंय काय, अ काय म्हणत्यात ते फिरकी फिरकी
हा.
तसलं
हा हा. मिळतंय की ग छान असत्यात सोड डिझाईन त्या.
त्यान आणून दिलाय ते मला आवडले पण डाळिंबर कलर हाय खडा.
हा.
मग दुसरीकड पण विचारून बघया म्हणालोय नऊशे रुपये सांगा लागलाय का
हा हा.
मग दुसरीकडे बघूया म्हणालोय.
हम्म, चालतंय की विचारून घ्यायचं.
हम्म.
काय भाकरी करायल्यास काय काय?
होय ऐकू यायलय काय?
होय.
केवढ्या जोरात बडवायल्या.
अं कुणाचा राग काढाल्यास?
हम्म. कुणाचा राग काढू बाई?
मग? खुशी खुशीत करायल्यास भाकरी आज.
दोनच कराय सांगितल्या ग.
दोनच आहेत व्हयं.
होय हायतं सकाळच्या.
हा हा.
दीदी आली?
उद्या येणार आहे‌. आज लई वेळ होतोय म्हणाली कंटाळा आलाय. उद्या सकाळी तुम्हाली सोमवारी एक्झाम देणार आहे ना गाडीची.
हा हा चालतय की मग.
हम्म. काय करायलस तू.
काय नाही आत्ता सगळं म्हणजे आता थोडे दिवस झालं ते पोती ते आणून ठेवलेली ग कपड्याची.
हम्म.
ते काढायलाच नव्हतं तसच ठेवलेलं हे काम ते नव्हतं चाल म्हणून. गावाला पण गेलतो की. आणि ते परवा दिवशी आणून टाकलेली पोती लय पसारा हुता आहे घरात.
हम्म.
मग आज काय काम नव्हतं म्हणून आज सकाळपासून तेच काढले.
हम्म.
तुला दुपारी केलेलो पप्पा होतीत आत झोपलेली नव्हे.
पप्पा आमचं नव्हतं खरं शेताला गेलत. हो
मग बघितलो आणि सध्ये तो टास्क मला या मोबाईलवर पण आलाय. आणि पप्पांच्या मोबाईल वर पण आलाय.
हम्म.
हाच की.
फोन अ फ्रेंडचा हा.
आणि तर मी पुन्हा बरोबर बोलू ग?
णार
मी अजून काय स्टार्ट करायला नाही बाई ते.
हम्म. हम्म.
म्हणजे आलाय ग. दुपारी दिदी करतो म्हटलेली ना म्हणून त्या रिफ्रेश केलो ग त्या अँपला.
हम्म.
अ हेला आणि. रिफ्रेश केल्यावर आलं की इ ते नवीन म्हणून.
हम्म हम्.
मग् मी काय मग ते झालं आणि परत दुपारी मग तुला फोन केलो की. की आहे पप्पांचा फोन होता त्यावेळेस मग त्या पण ॲपला ते पण अपडेटला पडलेलं ग ते पण अपडेट करून रिफ फ्रेश केलो म्हणजे तुझा फोन येईल म्हणुन तर त्याला पण आलं.
होय ये मग कर की.
कुणासोबत करू हा कोणा तेच म्हणाला
हम् आता आमची उद्या दिदी येणार आहे उद्या चालतय ब तिला करायला मग.
मग तुमचं उद्या दिदीसोबत होतय.
हम्म.
मग मी कुठलं तरी एकच हे करतो बाई.
काय.
एकच कुठलं तर, फोन चालू करून तेच एक पूर्ण करतो ग.
हम्म मम्मीचच कर की पप्पा घरात नसत्यात नव.
तेच की मम्मीच करतो.
हम्म.
मग त्याच्यावर तुमच्या पप्पांचं एक असलं तर होतंय.
हम्म चालतेय की पप्पांच होतय ग.
हा पप्पांच एक दिदीचे एक
दिदीचं पण बघूया आता.
हा.
बघूया तुझ्यावरनच आता बघूया, ‌कारण की आता मीनं लावलोय सहा.
हा हा.
बुघूया होतंय काय, झालं तर मग काय चालतंयच.
हा चालतंय की.
मम्मीला सांगितलीस काही नाही? पैसे आलेलं.
तीच बघत्या माझ्या आधी.
नव्ह म्हनाल ते नव्हं काय यीना झाल्यात, बंद करतेस काय बा म्हणाला.
तेच की ते म्हणत्या नुसता दिसायचं लागलंय. यायचं कधी. येतंय म्हटलं थांब.
हम्म. मग काय म्हणालती?
काय नाही म्हणायला.
बसल्या बसल्या बरं झालंय कनई वैशे?
अ बसल्या बसल्या आता त्यात लई काय काय पैशात घ्यायचं हाय.
काय?
आतलं मग द्याय नको आता घेत आल्यात म्हंटल्यावर?
कुणाला देणार?
पप्पासनी, मम्मीला, आईला.
आबा बा बा बा बा बा बा
बघ की आता मला सांगाय लागल्या, आता पप्पांच पण बड्डे असतोय ना बावीस तारखेला.
ह्याच महिन्यात आहे तुमच्या पण पप्पांच?
होय, ‌बावीस तारखेला असतोय. म आता हिजं काम बंदच हाय की.
होय होय. मम्मीच बंद आहे म्हणताना पोरगी चालू केल्या.
नाही तर दरवेेळेस ही ड्रेस घेऊन द्यायची ग.
हा हा हा. पप्पासनी होय.
हा, मग मला म्हणत्या आत्ता तू द्यायचं.
हम्म. आमच्यात पण हाय आता पुढच्या रविवारी.
हां.
हम्म.
ते द्यायचं आहे, तिला एक साडी घ्यायची आहे.
बाबा हे घे, घेऊ हां. अगं ते दिदीला भेट विचारलो मी दीदी म्हणाली ते ॲपमध्ये काहीतरी झालंय म्हणून आणि ते सगळीजण मेसेज कराल्यात कनई
होय.
तेनाला कनई शनिवार, रविवार सुट्टी असत्या म्हण.
हा हा.
मग त्यांनी सांगितलेत की तुम्ही मेसेज करू नकोसा आम्हाला सुट्टी असत्या म्हणून.
होय सांगितलेत तरी पण ऐकतच नाहीत बाई.
बघ की
काय कळतंय का नाही, एवढं तर मेसेज वाचत्यात का नाही सांग बाई?
मॅनर्सच नव्हत्यात बाई मग
बघकी. कळतच नाही त्यांनी तर पाप किती वेळा सांगतील सांग.
बघ की.
आपल्याला कळायला पाहिजे का नाही सांग.
हम्म.
लाईट आली बाई आमच्याकडे. हॅलो! हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.